हॅलो, हा आवाज येते ना? आवाज येत हा बोला की, काय म्हणतय काय करायलाय? हो चहा वगैरे झाला की नाही?
चहा नाही झालेला अजून, तुमचा?
नाही नाही मी पण नाही घेत चहा, त्यामुळ नाही.
हा हा हा हा हा हा माझं अजुन झालेलं नाही, काय नाही निवांत हाय बघा. तुम्ही काय करताय?
काय नाही, मी पण बसले जरा टास्कच कम्प्लीट करत.
हा हा हा, सध्या हो सध्या ते आपल्याला काम चालूय आता.
हम्म आणि काय संध्याकाळ झालं की मग, चालू जेवण काय करायच? ह डोक्यात.
डोक्यात तेच असत आपल्या. भाजी
मग काय भाजी काय करायची. आमटी काय करायची. रोज काय काय वेगळं करायचं तेच नको असतय सगळ्यांना.
संध्याकाळचा प्रॉब्लेम झाला कि सॉल्व्ह झाला कि मग, स काळचा विचार करायचा. सकाळी उठल्या
म ते रात्री जेवण झाल्यावर भांडी घासतानाच चालू असतय, हा उद्या सकाळी टिफिन पोरग्याला काय द्यायचा. मिस्टरांना काय द्यायचं. परत दुपारी तिला आल्यावर खायला काय द्यायचं. नाष्ट्याला काय करायचं. हेच विचार चालू असत्यात. भांडी घासून झोपूस पर्यंत.
हो हो, तेच चालू असतात. असं मुलगीला वेगळे काय दे
होय रोज आ हा कधी वेगळ असतंय, कधी हाय ते रेग्युलर चपाती भाजी, त्यांना असं कधी द्यायचं. कधी, काहीतर वेगळं करून द्यायचं मग असं चालू असतय. रोज रोज तर वेगळं नाही बनवत. मी आणि रोज काय वेगळं बनवायचं, त्यात पण तिला आवडलं तर ती एखादी रेसिपी रिपीट करू शकतोय पुढच्या आठवड्यात, पण ते जर तिला नाही आवडल ना, तर ती खात पण नाही असं होतय. मग रोज नवीन रेसिपी काय करायची, मुलांसाठी.
रोज वेगवेगळं काय करायचं? असंच होतं.
माहित असल तर एखादी रेसिपी सांगा मला. काहीतरी मला पण युनिक नवीन काहीतरी काळलच करायला होईल.
करायला होत. मी काय टिफिनला असं शक्यतो असं, चपाती भाजीच देते. कधी, देते अस आलू पराठा वगैरे किंवा पालक पराठा, आ मेथी पराठा असे म्हणजे हा असे काय तर देते, अस टिफीनला अस वेगळं काय देऊ शकत नाही ना. मग घरी बनवते बिर्याणी वगैरे असं.
बिर्याणी कशी म्हणजे व्हेज, की चिकन नॉन व्हेज.
नॉन व्हेज, नॉनव्हेज, नॉनव्हेज बनवते.
नॉन व्हेज मध्ये मग चिकन बिर्याणी असते का आपली मटन बिर्याणी.
मटन, बी कसं असेल तस, चिकन आवडलं तर चिकन आणतोय. मटण आवडलं तर मटण आणायचं.
हम्म हम्म मग चिकन बिर्या हा चिक चिकन बिर्याणी कशी करता मग तुम्ही, म्हणजे ते असे दमवाली कर ता की, रेग्युलर आपली करताय बिर्याणी अशी?
येचीच दमवालीच.
हम् हम कशी करता? मला, मला थोडी रेसिपी सांगाल मग.
हा हो. सांगित ते की आपण चिकन आणायचं एक किलो. एक किलो चिकन घे तल की मग, त्या त्याच्या त्याच प्रमाणात हे करायचं. आपलं तांदूळ घ्यायचे.
तांदूळ ओके तांदूळ असा कोणता स्पेसिफिक कोणता आणता तुम्ही असं वगैरे काय.
स्पेशल म्हणजे, दिल्ली राईस म्हणून असतोय तो तांदूळ. हा लांबडा होतो हा हा हा हा. लांबडा होतो बघ असा. ते हा दिल्ली राईस आणतो म तो. त्याच्यानंतर- -तर मग आपलं चिकन वगैरे आणल्यानंतर स्वच्छ तेला धुवून घ्यायचं. त्याच्यासाठी. पेस्ट, आणि कोथंबीर, पेस्ट. हां. आल, लसूण, पुदीना आणि कोथांबिर. ही थोडी पेस्ट करून घ्यायची. आणखीन - हम्. नंतर मग हा चिकन स्वच्छ धुऊन घ्यायचं. त्याच्यासाठी- एक किलो साठी एक छोटा डब्बा दह्याचा. एक छोटी पिशवी पॅक मिळतय माहितीये काय दह्याच.
हा. म्हणजे आपली ती शंभर एम एल ची अस - बस पन्नास नाही तर शंभर एम एल अस. हं. हं.
ती घ्यायची. पूर्ण घालायची मात्र ती.
हम् हम. म दहीला दही असं आंबट सर पाहिजे का थोडं आपल्या सारखं म्हणजे आंबट नस-
गोडसर. हा. आपण- हा गोडसर असेल तरी चालेल. छान चव असते. आंबटला काय होतय शक्य- -तो मग आंबट लागते बिर्याणी.
हा. मला तेच विचारायचंय. कारण ते काही टॉमॅटो काही जण टॉमॅटो वापरत नाहीत. काही आंबट- दही वापरतात. म्हणून म विचारल तुम्हाला की आंबर दही वापरायंच का गोडसर दही वापरायचं?
गोडसर वापरलं तर आम्ही टोमॅटो वापरतो ना?
हम्. हम्. हम.
हा. टोमॅटो पण वापरतो आम्ही.
ओके.
म त्याच्यासाठी अ हे करायचं. दही- आणि ते अम आले लसूण अद्रकची प पेस्ट केलेली असते ते घालायचं.
हम्म.
नंतर आपलं लाल पावडर, लाल तिखट असतं ते.
हम्म. बरं.
हा. लसू -हा. ते आलं ह्याची ती घालायची चटणी घालायची. हळद, मीठ वगैरे आणि बिर्याणी मसाला. हां.
बिर्याणी. हां. मग बिर्याणी मसाला वापर- वापरताना तुम्ही असं म्हणजे बिर्याणी मसाला वापरताना अस ये कुठला स्पेसिफिक- कि एव्हरेस्ट कंपनीचा किंवा सुहानाचा किंवा अदर कंपनी अजून आणि आहे? कोण वापरता अस? एव्हरेस्ट, एव्हरेस्ट असा जरा स्मेल पण - छान आहे त्याची बिर्याणी मसाल्याची. अं?
आणि आम्ही घरी पण वापरतोय ना म्हणजे रेग्युलर साठी जरी वापरला ना? चिकन हां. चिकन मसाला किंवा हा बिर्याणी मसाला. ते एवे ते जरा छान होतं त्या त्याच्यामुळं.
छान होत. म्हणजे मला पण जाणवलं की सुहानापेक्षा एव्हरेस्ट जरा मसाल्याचं चांगलं आहे.
चांगलाय चांगलाय हा टेस्टी पण होतो तो.
हम्. हम्. हम.
काय जे बनवल ना टेस्टी होत ते. हा. ते मग सगळे एकत्र मॅरिनेट करून एक तास तर ठेवायच. हा. सगळं मिक्स करून ठेवायचं एक तास. हा आणि त्यानंतर आपण काय करायच. अ कांदा आता हे एक किलो असेल ना, तर एक अर्धा किलो तर कांदा घ्यायचा. चिरायचा पूर्ण लांबा आसा. हा आणि फ्राय करायच अस म्हणजे पूर्ण लालसर होई पपर्यंत अस भाजुन
हम् हम्म बा तर फ्राय कांदा हो.
हा आणखीन मग त्याच्यानंतर टोमॅटो -टोमॅटो- तर पाव किलो घेतला तरी चालेल.
ओके
हा आणि तिची पेस्ट घेरायची ग्रेव्ही अशी.
हम हं
हा त्याची गिरवी झाली ना, मग मॅरीनेट झाले मग नंतर एक कडी ठेवायची आपल्याला अंदाज येतोच की, त्यामध्ये किती बसेल अस. मग तेल टाकून ते म ह्याच टाकायच पेस्ट घालून घ्यायची आधी.
हम् पेस्ट म्हणजे ह्याची टोमॅटोची.
हा टोमॅटो कांद्याची पेस्ट घालायचीच.
कांद्याची पेस्ट.
हा आणखीन भाजायच पूर्ण म्हणजे आपल्याला तेल सुटपर्यंत त्याला भाज च भाजून घ्यायच. हा मसाला आणि त्याच्यानंतर आपण जे मॅरिनेट करून ठेवलेल आहे.
हम्म
ते त्यात घालायच आणि थोड हलवून मग त्याच्यावरती प्लेट झाकून तसच मंद म्हणजे मिडियम गॅसवरती ठेवायच ते एक हा शिजून घ्यायच एक अर्धा तास म्हजे वीस मिनट त म्हणजे ते शिजत त्याची गिरवी छान होते अस तेलकट वगैरे सुटत तिथ. तेल वगैरे सुटत त्याला छान अस -अस होत ते.
अच्छा
हा आणखी म त्यानंतर. आपण हे काय दुसर पातीला घ्यायच पातीलामध्ये एक किलोच्या प्रमाणाच आपण पाणी टाकायच आता आपल्याला हा एक किलो अस पातेल घ्यायच ते किलोवरर तांदूळ कोणत्या पातेलात बसतील अस.
ओके.
हा त्याच्यानंतर दीड दीड दीड पट्टीने अस पाणी घालायच ते तांदळाच्या
दीड पटीने म्हणजे आपण आता. धनिका असा रेग्युलर भात करताना कस बाबा आपण वाटीने मोजून घेतोय नाही. कि हा एक वाटी तांदूळ असेल तर दीड वाट डाळ त्यायशोबाने..
हा हा त्या हिशोबानेच. आणखीन थोड जास्ती लागत सोडा त्याला. दोन जरी प्रमाण घेतल तरी चाल कारण की कस मोठा असतो ना तांदूळ तो.
हम्म
आणि तांदूळ आज वापरायच्या आधी अर्धा तास भिजून घ्यायचा धुवून. हा स्वच्छ धुवून घ्यायचा हा भिजून घ्यायचा अर्धा तास आणखीन ते पाण्या मसर पातल्यामध्ये त्यामध्ये पुदिना हा पुदिना खडे मसाले म्हणजे ाडालचीन म आपले हे खडे मसाले जरा थोडे हा हे ख खडे मसाल तर टाकून घ्यायचे त्यामध्ये
अच्छा
आणखीन तमालपत्र वगैरे टाकायची मीठ टाकायचं आणि पाणी उकळते ना ऊकळी आल्यानंतर त्यामध्ये मग तांदूळ टाकायचा
अच्छा उकळी आल्याधावर टाकाय म्हणजे आधी नाही टाकायच आपण
आधी नाही टाकायचा उकळी येऊ द्यायची त्याला आणि त्याच्यानंतर मग ते तांदूळ टाकायचा आणि तांदूळ एक ऐंशी टक्के शिजवून घ्यायचा हा जास्त नाही घ्यायचा झा नाही नाही पूर्ण नाही हा थोडाफार थोडा कचा पण नाही आणि थोडा शिजलेला पण नाही असा
हा हा म्हणजे ऐंशी टक्के वीस टक्के पण नंतर शिजवणार ह्याच
नंतर ह नंतर वापूया ना आपण त्याच्यानंतर ते हा थर लावताना एक पात दुसरं घ्यायचं आणि त्याला तूप वगैरे अस जास्त घ्यायच हा आणि आपन एक अर्धा कीलो कांदा शिल्लकराहतोय ना आपण तळुन घ्यायचा ब्राउन
तळून ब्राऊन कलर म ते झालं मगा आपण तळून घेतलं त्यात
हा हा हा ब्राऊन कलर बरोबर आहे पातेलेला थोडं तूप लावून त्यामध्ये मग तांदूळ भात टाकायचा आपला शिजलेला
भात टाकायचा खाली पहिला
हा खाली पहिल्यांदा त्याच्यावरती चिकनचा ि थर लावाय हा चिक चिकनचे म्हणजे म हे शिजवलेलं असतं ते मग कांदा वगैरे टाक कुन तूप जरा थोडं टाकायचं आणि मग असा लेअर प्रत्येक लेअर अशी प्रत्येक थर लावत यायचे हा एक एक आणि पूर्ण झाल्यानंतर ज्या वेळेला पांढऱ्या भाग वरती ठेवते टाकतोय त्यावेेळेला आपल्याला कलरचा हवा असेल ना
बर
कुठला ऑरेंज कलर
ऑरेंज कलर हा किंवा येलो कलर वेगळा टाकला तर चालेल हे फुड कलर युज करता का तुम्ही
हा यूज करतोय
बरं बर
थोड हा वरून जरा सोडायचे ते कलर
ओके,
हा असं नी एक सारख करायच आणि मग होत ओके, ओके, ओकेओक
हा